हॅलो हा हा आवाज येत तोय.
येतो येतो तुला.
बोला हा येतो एकदम क्लिअर येतोय.
होय काय.
हा
जेवलीस जेवलो बाई जेव झोपलं तेवगी अरे जागी जाय पण बोल की आणि काय आहेस बरी
बरी आहे टेरेस वर बसलेय जरास वारं खात मस्त गारावेला
तू पुडायसग तेवढं काय कर तीस
हो या खूप गरम होतेय तिक तिकडे पण गरम होत का
होतय एसी लावलं त लावलं तरी पण असं कस तरच होत जास्त थंडी पण जाणत नाही फुले
मग बाहेर टेरेस वगैरे नाही का मग जावा ना टेरेस वर
नाही बाई डास चावतात टेरेस वर
डास आहेत
बस
थोडस जायचं कॉलवर कॉल वर बोलायला जायचं माझा कॉल आलाय म्हणून आणि लगेच खाली यायचं मग झोपण्यासाठी झोपला की काय तुम्ही आता काय टी व्ही वगैरे बघताय
नाही बाई टी वी मी बसली होती मोबाईल बघत
हा हा अच्छा मोबाईल बघत अहो आम्ही ना तिकडे येण्याच प्लॅनिंग करतो कोल्हापूरला दिवाळीमध्ये दिवाळीला सुट्टी असते ना मुलांना मग तिकडं कोणती ठिकाणी ठिकाण बघण्यासारखी आहेत
भरपूर आहे नरसोंबाची वाडी आहे ज्योतिबा आहे औदुंबर आहे परत आपलं गोकुळ शिरगावत कनेरी मठ आहे हॅलो हॅलो येते का आवाज च हॅलो
हा बोला ना आवाज मध्येच कट झाला हा येतोय येतोय बोला ना
कोल्हापूर आहे ज्योतिबा आहे पन्हाळा आहे वाडी आहे औदुंबर आहे कान कणेरी मठ आहे तुला कुठ पाहिजे तिथ फिरवण
भरपूर ठिकाण हायत को मग होय होय एका दिवसात होईल का बघ
नाही नाही होत नाही होत नाही एका दिवसात हो त्याला दोन तीन दिवस निवांत पाहिजे कारण कस कोल्हापूर एका साइड ला नरसोबाची वाडी बर त्याच्या विरुद्ध म्हणजे अस म्हणजे हा आणि तु फिरत बसली तर पूर्ण
हॅलो नरसोबाच्या वाडीला दत्ता - मंदिर आहे ना
हो ब नरसोबाच्या वाडीत म्हणजे उगम स्थान आहे तिथं नदीत तिथंच मंदिर आहे म
नदीत मंदिराय
हो नदीतच मंदिराय
वाव छान वाटत असेल नाही गर्दी खूप होत असणार तिथं
पौर्णिमेला जाते मी तर खूप छान असतना गर्दी फार असते पौर्णिमेला
च
तरी पण मी जात ते दर्शन वगैरे घेऊन जरा वेळ बसून नामस्मरण करून मग येते दुपारी बारा साडेबाराला गेले तर मला पा साडेपाच वाजतात यायला जवळ असून सुद्धा बसते मी तिथं थोडा वेळ मंदिरात निवांत छान अस - हो खूप समाधान वाटतं खूप समाधान वाटतं छान वाटत कोण पारायण करत असतय कोण देवाचं नामस्मरण करत असत - खूप अगोदर म्हणजे असं वेगळंच असतं वातावरण तिथं छान असत -
मंदिरातलं वातावरण छान असतय नई
होय होय होय नदी तिथूनच दिसते म्हणजे रतन ना नदी दिसते म्हणजे
हो नदी इतकी जवळाय
हम् अगं म्हणजे नदीतच मंदिर आसले सारखं आहे थोडक्यात - चार पायऱ्या चढल जे मंदिरात जातय असं आहे ती
अरे किती मस्त वाटत असेल ना आणि खरं पाऊस वगैरे जास्त पडला पूर वगैरे झाला तर मग
नाही बुडत ते मंदिर पा शिरत शिरत पादुका वर आणतात मंदिरात आणत्यात पादुका ऐ वरच्या बाजूला आणत म्हणजे गावात आणतात ते पादुका सगळ पूर्ण मंदिर पाहण्यात असत तेवढं शिखर वरच दिसत भपूर पाऊस आला कि नाही मग हो हो श्रवणात वैगरे नाही पूर वगैरे आला म्हणलं का नाही पादुका वर आणतात तिथे छान आहे स्वामी समर्थाचा अकोलकोट स्वामी समर्थाच केंद्र आहे तिथं मोठ केंद्र आहे तिथं
हा हा
खूप छान आहे आम्ही गेलो होतो ते कार्तिक स्वामीचं मंदिर आहे कार्तिक स्वामीचं मंदिर तर वर्षातून एकदाच उघडत आणि परत ते ते कृष्ण अस कृष्णवेनी महोत्सव म्हणून असतो तिथ जवळ कुठल्या कुठल्या बायका येत्यात हो मी एकदा तेव्हा खुशावैणी‌ म्ह सो होता छान होत तिन पण ओटी वगैरे भरली कृष्णावैणीची हो अगदी जवळ कार्तिक स्वामीच जवळच आहे कार्तिक स्वामींच मंदिर जरा लांब आहे
हा हा
हम बाकी ते कृष्णावेनी तिथंच आहे मंदिर
आदमापूर पण इकडच आहे ना कोल्हापूर साईड ला
जरासं लांब पडतय ते एक आदमापूर म्हणजे कागल निपाणी तिकडच्या साईडला येत ते ते तिकड येतय भुदरगड भुदरगड तालुक्यात तिकडच्या बाजूला येत आहे जरा
तिकडे येत का आणखी ते मिनी गोवा वगैरे कागलमध्ये येतं ना
हो हो हो तिथंच आहे ते तिथ ना आदमापूर पासून जवळ आहे
जवळ आहे कागल
हो आदमापूर पासून जवळ आहे
किती बघण्यासारखे ठिकाण आहेत मग कोल्हापूरमध्ये भरपूर आहे काय काय बघण्यासारख मी तर ऐकलंय तिथं कुंभोज म्हणून गाव कुठतरी हातकणंगले जवळ तिथं जहाज मंदिर वगैरे आहे हॅलो हॅलो